नमस्कार कशा आहात.
नमस्कार.
हा मी पण म्हणजे काय चाललं झाले काम
हो ग कामात.
अच्छा आजकाल काय पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे
नाही पाऊस नाहीये पावसाचा तर खूप प्रॉब्लेम झालाय.
अच्छा होह आम इकडे पण खूप गरम होते. हम्म आजचा विषय आपण फुलांबद्दल माहिती घेऊया का जरा
हो हो हो घेऊ शकतोय ना
हा. आता उन्हाळ्यात तर मोगऱ्याच खूप सीझन होत तुमच्याकडे होती का मोगऱ्याची फुलं
हो आहे ना मोगऱ्याची फुलं आहे.
आहेत ना मोगऱ्याचा वास किती सुगंध छान येतो ना हा आणि मोगऱ्याच्या फुलांचा हो देवाला पण किती सुंदर वाटतात मोगऱेची फुलं वाली देवघरात एकदम छान प्रसन्न वाटतं ना
हो खूप सारे आम्ही रोज देवाला फुलं ठेवतो.
अरे ह मी पण आणि मोगऱ्याच उपयोग पण खूप होतो, अत्तर बनवण्यासाठी.
हो अत्तर बनवण्यासाठी पण होतो. परत आपण गजरा पण बनू शकतो त्याच्यापासून.
गजरा.
हम्म केसांचं सौंदर्य वाढत. हं मोगऱ्यापासन केशांच सौंदर्य पण वाढत अस.
हो हा.
खूप कार्यक्रम मध्ये त्याचा उपयोग
उपोग होतो. हो लग्नात, सुवासिनींना गजरे देतात मोगऱ्यात चे नाही का?
हो.
मोगऱ्या नंतर मग, गुलाबाचं पण तसच. ते गुलाबाचे फुल खूप सुंदर दिसत. दिस
हाय ना आमच्याकडे गुलाबाच फुल हाय. तुमच्याकडे?
माझ्याकडे पण आहेत दोन तीन मी झाडे लावलीयत गुलाबाची. एक गुलाबी कलरय, एक असा चॉकलेट टी म्हणजे लाल लाल मरून असतना तसं
हो, आमच्याकडे पणय गावटी गुलाब असतो का पिंकेश बगा लाईट वाला. तो पण हे आणि मरून वाला पण. वास खूप येतो.
तुम्हाला उपयोग माहिती असेल ना, गावटी गुलाबा चा त्याच्यापासन हे बनवतय ना गुलकंद.
हो गुलकंद बनवता येतो ना.
हा आणि त्याला फुलं पण खूप येतात, त्या
खूप खूप येता वास पण खूप छान येतो. असं आपण पाच दहा मिनिटा च्या अंतर वर जर असलं तिथन सुगवंध येतो गुलाबाच्या
हा, तुम्ही बनतता का गुलकंद?
गुलकंद नाही. ऍक्च्युली बनवत नाही, पण मग ते पाकळ्या वगैरे असता का त्याचा युज
हा, काय करता पाकळ्यांचं?
पाकळ्या काय करायच, सखोल फुलं तोडून घ्यायचे. पाकळ्या मोकळ्या मोकळ्या क
हां हां.
करून घ्यायच आणि आ म् ते आळवतो. म्हणजे ते केक ला काम येत किंवा मसाले भातामध्ये टाकण्यास सुद्धा काम येता. आपण टाक टाकू शकतो गाडी मध्ये पण टाकू शकतो
सुकवता का त्या पाकळ्या? सुकव
हो सुकवतो, सुकवून घेतो.
आणि त्याचा वापर करता, अस मसाले भातात वगैरे मि ठाई वर करतात तसा. हा
परत आपण खोबऱ्याची वगैरे बर्फी केली त्याच्यावर पण आपण टाकू शकतो.
बरोबर. अ व -गुलकंद साठी तुम्ही केक बनवता का?
हो केक बनवतोय ना मग, त्याच्यासाठी उपयोग जास्त पडतो मग हम.
हा मग तुम्हाला उपयोग होत असेल बरोबर.
हो मार्केट मधन आणण्यापेक्षा मग घरीच आहे तर, ट्राय करायचं, ट्राय करायचंय, आणि युज करायच. जास्वंदच आहे का तुमच्याकडे?
जास्वंदाच पण आहे माझ्याकडे, दोन झाड आहेत. मी जास्त करून त्याचा गणपतीला वापरतो. व्हायला पण, मला कालच म्हणजे, मला माहित होत त्याचा उपयोग की पण तेल लावतो ना केसांना त्याच्यात, आपण जर फुलं टाकली ती, हा पण मी अजून ते बनवलं नाही, तस प्रयोग करून पाहणार आहे मी.
नाही मी बनवलं होत ना तरीे आहे, द्यायच म्हणजे छान आहे रिझ फार त्याच जास्तवंदा पाण्या पण
हा. अच्छा हा मग तुम्ही उकळलं का ते तेलात न. अच्छा, पण मग ती फुलं जी असतात ना, मी काय ऐकलं होत. कि ओली म्हणजे, ताजी फुलं असताना ते तेल शोसत. मग सुकवून उकळायचं, असं मला सांगितलं, तर तसंच करायचं का?
त
हां बोला, हा हां बोला.
ओले के ओले असतात तरी टाकले तरी चालतात, त्याचे पानं वगैरे. हो, हो मी शोषून नाही घेत ते, नंतर. गॅस बंद केल्यावर ते बरोबर पाणी म्हणजे तेल सोडतं ना फुलांमधलं ड्राय
हा हा हा.
हो चालत तस. आमच्या इकड जास्वंदाच्या फुलाला खूप महत्त्वय ते फार, देवासाठी. पण करता केसांसाठी खूप जास्त युज करतात.
अच्छा, आम्ही देवाला वाहतच. पण आता मला केसांसाठी पण उपयोग करायचा त्याचा. आणि गुलाबाचे तर काटे असतात पण फुल किती सुंदर दिसतं.
हो खूप छान दिसत.
हा.
तर शेवांतीचे वगैरे आहे का तुमच्याकड?
शेवंती पण असते. मी ते शेवंती ती दोन तीन प्रकारचे कलर अशा हौसेने लावलेत. कारण ती इतकीे छान दिसते ना, त्या त्या सीझन मध्ये शेवंतीला
हम्म हम्म हा हा हा. आमच्याकडे येलो शेवंतीय, व्हाईट शेवं ती परत असते बघा ती पणय.
हा हा हा अरे वा, माझ्याकडे ती अशी भगवा भगवा कलरय ना तसा आहे आणि तो खूप छान कलर दिसतो तो असा.
हम्म हम्म हम्म.
ऑरेंज सारखां.
हम्म.
ह् आणि ह्या सगळ्यां फुलांच तरं मी एक ऐकलं होतं की आपणं जी देवाला फुलं वाहतो ना ती समजा आपल्यांला हे करायची नसतील म्हणजे वाया नसतं घालवायची तर आपणं त्या ची धूंप सांठी उपयोग करूं शकतो.
हो करूं शकतो ना ड्राय करूंन धूंपसांठी उपयोग.
हा म्हणजे तव्यांवर वगैरे थोडीशी ड्रा म्हणजे सुकवांयची. ते.
हम्
त्यांच्यानंतर नां त्यांच्यात कापूर पणं मिक्स करतांत थोडा.
हो हो.
मिळून येण्यांसांठी येते पांवडर करांयची म्हणजे ती जे फुलं सुकवतो नां आपणं त्यांची आणि काप पूर आणि अजून म्हणजे असं ते मिक्स करतांत ते मिश्रण. आणि मंग धूंप सारखा त्यांचा उपयोग होतों धूंपची कांडी असं ते ना त्याच्यात ते घालतात अस
हो टाकतो ना म भरपूर सगळ करतो घरी बऱ्यापैकी. मार्केटमध्ये
आवाज आवाज ब्रेक होतोय. हॅलो?
म्हटलं मार्केट मधन विकत पालो हॅलो हॅलो.. म्हटलं मार्केट मधून विकत फूट आणण्यांपेक्षा षडम अशी हो येतोय नां.
हो.
म्हटलं मार्केटमधून धूंप आणण्यांपेक्षा मंग जे धूंप तयार केलेलं होतं की ती छान कामं करतों ना आपणं असं पणं आहे नां.
हो हो हो उलटं आपणं घरांत बनवलेलं शुद्ध पणं चांगलं हां त्यांच्यात थोडे तूप पणं टाकतांत तुपाचे दोन तीनं थेंब.
हो तोच तुळस तरं असेलच ना तुमच्यांकडे? तुळशीचे पणं फायदे खूंप आहेत.
हां हां तुळशीच पणं आहे बरोबर.
हम्म तुळशीची फुलं वगैंरें असं बघा त्यांला असं कुठं मंजुळा वगैंरे येईल असतां आपणं त्यांच्यात चहाचा पणं उपयोग करूं शकतो कारण प्रसादाला पणं वापरतो. शिऱ्यांचा गावं शिरा करतो त्यांत पणं हो.
हां बरोबर. अजून हा अजून कोणत्यां वेगळ्यां प्रकारचीं फुलं तुमच्यांकडे आहेत?
पेरूच्या कडे ते महादेवाला वाहता बघा ते चाफा नाहीं ते असं वाईट वाईट असतं बघा नां तो हो गो
गोकर्ण निळी निळी आणि सफेद फुलं असतांत गोकर्णाची.
हो दोन्हीं पणं आहे आमच्यांकडे.
हां आणि त्याचं पणं औष ध गुणधर्म आहे बरं का ह्यां गोकर्णावर. त्या फुलांचा हो औषध घेत हांव तें. आणि मी नां एका ते म्हणजे औषधी म्हणजे आयुर्वेदात पणं त्यात ते गोकर्ण चांगलंय आहे. मी एकीने कायं केलं होतं माहितीे आहे का ते गोकर्ण निळ्यां कलरचं जे आहे नां
हो.
त्याचं पाण्यांत तिने उकळलं, त्यांचा अर्क हे केलां फुलाचा काढलां आणि ते मो बा म्हणजे मोद मोदक बनवते ना, गणपतीत आपण तेव्हा तिथे ते पाणी म्हणजे मोदकाला कलर आणण्यासाठी वापरलं होतं, गोकर्ण.
हो का?
हा म्हणजे जांभळ्या प्रकारचे ते मोदक झाले होते तिचे.
हो खूप छान लागत असेल का हो, छान वाटत असेल ते, भारी वाट असल.
हा असं म्हणजे मी स्वतः पाहिलं मला मी पहिल्यांदाच बघितलं, ते मला पण असं हे माहित नव्हती, नवीनच कल्पना होती तिने ते एक
हो हो हो भारी वाटत असल ते, तर किती ब्ल्यू? कलरच म्हटल्यावर भारी वाटत असंल.
हा तिने ते म्हणजे त्याचं पाणी ते काढून म्हणजे अर्क काढला त्या फुलाचा थोडक्यात आणि त्याच्यात ते उकडीचे मोदक असतात ना तांदळाचे ते बनवलेले.
केला. मंग चांगलंय ना ओ शरीरा साठी पणं चांगला उपयोग होतो ना ओ त्याचा, खूप भारी वाटलं बरं कां? सांगितल्या पत्त
हा. अजून अशीच खूप म्हणजे प्र फुलांचे पण काही जे प्रकार आहेत ना त्याच औषधी गुणधर्म पण असतात, बऱ्याच फुलांचे.
हो मग असत ते गुणधर्म पण असत ना.
चला.
चला टाईम संपला. ठिकय.